हा बोल हम हा बोल ना हॅलो
जा
हॅलो
हॅलो
देऊन आता झालं हॅलो बोल ना ऐकू येते ना
काय करते
काही नाही चालू आहे जेवण झालं नेमकत वैष्णवी आय ना हा नेमकं जेवण झालं. य का काय लाल तू काय
भाऊज
काय करते हो आले जेवण लं नेमकच पाऊस चालू आहे इकडे हा थोडा रिमझेम तेच चालू आहे
हम्म हम्म
हम्म
काय मग विचारलं का तिघायचंय का वास्तू
हो तिघाच वाटते
हो का
हम्म
हम्म
आता पाहावं लागेल काय दयचं तर तिघायला
हो चालते
हम्म सपना ते कपडे करणार आहे ना वाटते
हम्- हम्.
हम. आता आपल्याला, पाहू आपण.
पाहायचं मग, काय तर मी आता नांदुरेल चालली तर, नांदुरेल पाहिल थोडंफार.
नांदुरला काय भेटेल बरं? अस.
पाहू, काय भेटतेय, काय नाही? साड्या - गिड्या पाहिल मग. त सांगेन मग.
साड्या घेती का तू?
नाही. विचार चालूय, पण. पाहू, आता काय जे, भेटलं ते.
हम्म.
हम्म.
चालतंय.
हम्म.
हम्. जेवण झालं.
मी सात वाजता जेवत करते.
हा.
तू करून नाही राहिली का? वजन कमी.
आव कशाच होतय, वजन कमी आता. पाहि तेेथ बंद केली ते औषध. डॉक्टर नाही बोलले ना, ते घ्यायची.
हम्म.
आणि हे गोळ्या चालूय. पाऊस येऊन राह्यला तर, सर्दी हे चहा घेन लावून दोन- तीन दिवस झालय.
हम्म.
अन सन सकाळी न संध्याकाळच ते जेवणच नाही होत, बरोबर.
हम्म.
करू म्हटलं, जाऊ दे.
गोड खाणं कमी कर.
नाही गोड तर दुसरं काही नाही खात. चहाच घेतला घेऊन राहिली, एकच टाईम चहा.
हम्.
फिका थोडासा.
हम्.
हो ना. खाईल ना आता भाकरच आणायचं भाकर पण आपलाचा पीठ, आता आणावं लागत दळून. आता हे दोघ जण बिझी येतो. कोणी आणायला रीकाम नाही. आम्हालाच जा लागल. आणि एक त पायानं चालता येत नाही. हळूहळू चाला लागत. पायानं
हम्म.
हम् होऊ, मग काय तर?
हम्म
भाऊजी आलेत?
हो आले ना.
हा.
हम्म.
काय नाही म. हम्.
हम्म मख कायंत
आणि करणार आहे का मग तू तंदुरी
तंदुरीच वेळेवर ठरवल ना आता तिथंच पाऊत ते कायय त अभी मला नंतर सांगेल तो
हो का
हम्म
हम्म हम्म
वेळेवर ठरवू पा काय करू ते तू पाहू आता
हो
हम्म सगळंच पाहावं लागतं ना
हम
हम्म
हम्
पावसाचे दिवस आहे काय होते तेवज नाही बर
हो
हम्म हताो आ तेच रविवारीच कर काय म्हटलं
कीतीन आवाज राहिले आता
माझा का झाला आता हे नाव झाला त मोठ्यातले नवस आता एकच आहे घर बांधल्यानंतरचाय तो
हम्म हम्म
अ बीनच कबूल केला होता तो घर बांधल्यावर ते तर कराच लागणार ना वास् तू करतो आपण त्या टाईप समज आमच्या माझ्या देवाची पूजा
हो
शि अवताराचां उ पाट
हो
हम्मम झागते
काही नाही मग अशी डोकंच खळ खूप दुखायला लागल होतं एकदम असं मग थोडी झोपली मी आता स्वयंपाक केला हे जेवले हा नऊ वाजता बसली मी सायपाकाल हम्म हम् झोपली होती मी डोकचं लय दुखत होत. गोळी घेतली आणि झोपले.
स्वयंपाक लवकर ता हम्म
काय नाय पाऊस उंडायला थंड वातावरण झालं.
थंडगार झालेल.
हम्म
ब
थंड वातावरणा नसत हात पाय दुखणं चालू होते पुन्हा
हो
हम्म ठी आहे उ ठवयघ ह नाही
ह
हो ना काय बाजी खेलतेता
काय नाही चटणी केली होती धपाट्याने चटणी
हा आम्ही शेवची भाजी केली आता.
हो ना.
ये यान मस्त आणले ती लसण शेव आणली ती तिकडना.
हा
हम्म मस्त होती शेव त्याचीच भाजी केली म.
हूं
नळ आले होते का मगाशी?
नळ येऊ आले स्ंपाकी त्या मैत्रिणी आल्या होत्या मग ते पूर्ण सगळ तसच्या तस आवरण पाणी घालणं भांडे हे पडलेले होते भांडे घासले
हो ना
हम्म
ती चलल चलूल चलू सारू
हा
का मोसम तर काय
नाही ना काम नाही संपत
होम् हो
हम्म
होम
बरो् काय दवाखान्यात दाखवलच नाही का मग हम
कोणा मी पायचं का नाही दाखवलं होत ना आता पाच सात दिवसाच्या गोळ्या दिलेल्या आता घेऊ गोळ्या
बरं वाटते का आता
हो थोडं म फरक वाटून रायला
हम्म यांनाही बरं वाटून रालं आता थोडं म्हणजे यांना काही घेतलं नाही पण बरं वाटून राहिल हम् ते आपोआप असत ना नाही नाही ती म्हणते मी गोळ्या घेतल्या का पूज्या मी विसरतून ते आठवून देते गोळ्या घेतल्या का
अच्छा
हम् चनला तर बरोबरच हो
ह
नाहीत ते लचक विचक भरली असेल ना आता पुन्हा ते लचकला असेल तर बरोबर झाला अस नाही ह.
नाही पाणी होत ना त्या गुडघ्या च झालं पाणी काढलं इतके दिवस त्रास होताात थोडाफार होते म्हणा एवढं नाही पन धू कत नाही पाय जवळ नाही घेत. चपत .
हो का. हम्म तरी एक्सरे काढून टा मना एक्सरे काढल्यानंतर कळतं जर माझ्यासारख, की जर गॅप जर झाली जास्त तर मग मला तीन, चार वर्ष लागते ते गॅप भरून यायला. तर पा भाऊजीचं नेमकं सुपवात असेल, लवकर दाखवतील एकसर समजलं त, भाऊजी लवकर गोळ्या चालू केल्या जातात त्या.
हो.
तर इथल्या डॉक्टरनच दिल्या ना आता त्या त्यान म्हणजे आपली जी गॅप, काही ना की भरून निघते म्हणे पण चार वर्ष लागल आता माझं.
हा हा.
ह भाऊजीच नेमकं सुरुवात झाली माझी मागे सुरुवात झाली, तेव्हा ट्रीटमेंट घेतली अस त तर आज एवढं दुःख नसत झालं ना म,
ह् बरोबर आहे.
हम्म. म्हणून म्हटलं पाहा मग ते काय तर हे सरेप काढून पा ना.
हो.
हा.
हम्म.
कधी चाली तू नांदुरेल म? . हो का भाऊजी पण येणार? हम्म. जाऊ दे जाऊन ये घराात पाहिला जाते.
हो भेट होतेचतर देवी, छोटी भरलंग क देवीची आरती होती. हम्म आता सांगितलं दरवर्षी येत, जाईल म्हटलं दर्शनाला.
हम्म.
हम्म दरवर्षीचर्जेला आता दर्शनाला.
हो गेल्या परत जायचं.
हम्म.
तस तर देवी कुठेही असते म्हणा पण तुमची कुळ दवत आहे का ती?
आश्रय नाओ.
आ हा.
हम्म.
हो ना.
हम्म.
हम्म.
थोडं बरं वाटून राहिलं आणि त्याला आच. हम्म.
हम्म हम्म. चालते ना ते जेवण कधी घालणार आहे पोराला जेव कधी घालते मग?
जज घालायचं होत पण आज, जमलं नाही मच्छन ते माल थोडासा त्रास चालू आहे ना
हा हा ते पूर्ण ओके झाल्यावर जेव घालईल रेखा तईल बोलली होती का त्या विषयावर मग
बोलली ना रेखाही म्हणे मी ती रेखा मला काही मा नाही म्ह तू सांगून राहि आता नाही मलाही सांगितलं नाही म्हण आतापर्यंत तर ती करणार होती आज
अच्छा
हम्म म विचार लागेल केला काता
हो ना
हम्म
हम्
सते
हो
हम्म
अजून काय म्हणते वैष्णवी काय म्हणते
वैष्ण व मस्त चालू आहे अभ्यास करणं आता जेवणाच आवडून राहिले ती तट गाद्या टाकून राहिले
पि झोपली नाही आज लवकर
नाही झोपलीितेन